हॅ, हॅलो. हॅलो.
हॅलो, हॅलो, हा काय म्हणते , हो येतोय आवाज.
काय नाही बाई तुला आषाढी वारीच्या हार्दिक शुभेच्छा, एकादशीच्या.
तुला, तुला पण आषाढी वारीच्या हार्दिक शुभेच्छा. काय म्हणतोयस, माझी काय .
काही नाही बाकी सगळं ठीक आहे.
अच्छा! जरा कम्प्युटरचे क्लासेस होते. ते, स्वतःच्यासाठी एका ठिकाणी आम्ही, भेट द्यायला आलो होतो.
हो का.
हम्म.
काय होत तिथे?
तिथ भरपूर मशीनीचे दाखवत होते. अ, मशनीनचं दाखवच . मशीन कशी तयार होतात. कशा कशा नवीन हो. नवीन नवीन पद्धतीच्या कशा मशनी तयार होतात. आपली पापडाची मशीन आहे ना मम्मीची, स मग पापडाची ती मशीन, ते त्याच कसं म्हणजे कसे तुम्ही रियूज करू शकता, त्याचे बेल्ट कसे बदलू शकता. तिथे नवीन नवीन . अजून नवीन नवीन पद्धतीच्या बऱ्याच मशनी होत्या, पण आम्हाला तिथे जायला उशीर झाला .
हम्, किती वाजता होते घरून.
आणि तरी. घरून निघालो होतो सकाळी आलो होतो आम्ही अकरा वाजता, पण इथे ना कुणीतरी अ मोठा, अभि अभियता येऊन गेला. त्याच्यामुळे ना वेळच नाही मिळाला मग आम्हाला. म्हणजे जेथं त्या बराच वेळ ते बघत होता ना सगळं, त्याच्यामुळे सगळं बाहेर
आणि बघत होते, त्यामुळं तुम्हाला आज आतमध्ये प्रवेश दिला नाही त्यांनी असं?
होओ, आतमध्ये प्रवेश नाही मिळाला मग आम्ही तीन वाजेपर्यंत थांबलोतो, सकाळी अकरा वासता इथे दहा वाजल्या
पोहोचल्यापासून तीन वाजेपर्यंत तुम्ही बाहेरचअ वेटिंग केलं?
वेळ बाहेरच थांबलो, वेटिंगला खूप वेळ होतं खूप वेळ होता आणि
बापरे! मग त्यांनी आधी, जुमच्या ज्या ऑनरेत म्हणजे तुमचे जे आयोजकएत. हम्
त्यांनी आधी नियोजन लावलेलं होतं की, पैल्या वेळेस त्यां पाच दिवसांचं होतं हे वेकेशन. क्च्युली पाच दिवसापैकी आज पाचवा दिवस होता आणि त्यांनी अचानक भेट दिली. त्याला अचानक माहीत झालं वाटतं, मग तो कोण होता ते काही माहिती नाही झालं.
ते, ते हे असतील, एखादे आमदार वगरे असतील ते किंवा कोणी मोठे हस्ती असतील ते त्यामुळं ते, आ थोतो दा की मग निघालात का नाही तिथून?
हो, आता तिथून निघालो
किती दूरय तुमच्या गावापासून ते पासूनचं?
ते मच्या कल्याणपासून तरी बरंच लांबय, तरी मुंबई म्हनल्यावर पण मुंबईच्या सेंटरमध्ये गोरेगाव जवळ
म्हणजे कितीक वेळ लागेल मग घरी जायला अजून?
तरी अजून दोन तास लागतील. कारण की सांग दोन तीन तास तरी पकडून चल. कारण की संध्याकाळची ट्रॅफिक खूप लागते ना?
नऊ दहा वाजतील घरीजायला तुन मला.
आठ नऊ वाजतीन तरी कारण की आत्ता गाडी अजून स्टार्ट पण जा नाइ रोडला पण नाई लागलेली.
हम्म
हं बाकी फराळ वगरे आणलंवतं सोबत ना?
हो, नाही त्यांनी त्यांच्याकडनं टिफिन त्यांच्याकडं जेवणं होते. सकाळ पासून त्यांच्याकडे जेवणं होते जेवाला साबुदाणाच होता आम्हाला, ज्यांचा उपवास होता त्यांना त्यांचे जेवण ज्यांचा उपास होता त्यांना पन अ बिर्याणी होती‌. व्हेज बिर्याणी
हम्म
एक गुलाब जामुनची वाटी
हम्म, मसाले भात आणि गुलाबजाम होते.
हो, मसाले भात समज
हंअ, तुम्हाला फक्त साबुदाना खिचडी? चांगलंय, चांगली झाली मग व्हिजिट?
हा, विजिट छान झाली. बघायला छान मिळालं. मला तर राहुलजीच आठवण आली राहुललाच कॉल करणार होते कारण की त्यानी ना, त्याच्या ऑफिसमध्ये जेवढे जेवढे ते प्रॉडक्ट होत असतील ना? तेचे त्यात बघायला मिळाले असते. त्याच्या ऑफिस मध्ये तो जे जे करतो ते, ते, पण झालं असं ना आम्ही तिथे जाई पर्यंत ते निम्म्याच्या वर सगळं बंद झालं होतं.
हो ना नाही, तुमचे जे आयोजक होते ना, त्यांनी व्यवस्थित हे लावलं अस तन ना नियोजन कसं मंग एवढ्या लांब तुम्ही अकरापसून गेलेले, मग तुम्ही जर तीन वाजेपर्यंत खूप काही पाहिले असं म्हणजे तीन चार तास वेस्ट गेले. न दोनच तास तुम्हाला बघायला मिळालं.
बघायला मिळाल. आणि त्यात पण पूर्ण नियोजनच असय तिथे आम्ही खूप वेळ बसलो. खूप वेळ वाट बघितली. जवळजवळ अकरा, चारशे मुलं मुली होतो.
अरे पण मग एवढ्यांना वेटिंग ला कशाला ठेवायचं ना, जे होते मान्यवर त्यांना पुढे जाऊ द्यायचं. अनं त्यांच्या मागणं तुम्ही पण गेला अस
नाय, नाय, नाय, असं होतच आमचं तस, गाडीच नियोजन होतं आमच्या पण मॅडम म्हणल्या की, थांबा म्हणे आपण ते बाहेर आले की मंग जाऊयात. आणि त्या तिथल्या लोकांनी पण आम्हाला तेच सांगितलं की, ते सर बाहेर येत नाय तोपर्यंत तुम्हाला त्यांने इथं भेटणार नाय. गेट जवळ आम्ही जवळ जवळ चार तास घातले. त्यांना माहितच नव्हतं कदाचित, हा मोठे होते कोणी तरी आणि माहित नव्हतं ना, म्हणजे नेमकी कुठे होते तेच माहित जेव्हा ते बाहेर निघाले, तेव्हा आम्ही, आम्हाला एन्ट्री त्या साईडनी दिली. दुस दुसऱ्या हो म आधीच बघितलं म्हणे त्यांनी, ते म्हणतात ना आज सकाळपासून ना फक्त ते एकच सर सगळ्या ऑफिसमध्ये, पूर्ण ऑफिसमध्ये ते सर फिरत होते. ते ऑफिस काय एका एकरात नाही. सात का आठ एकरमध्ये ते पूर्ण कंपनी ओपन ये, त्या कंपनीमध्ये फिरायचं होतं. आम्हाला त फक्त एकच पार्ट दा आम्हाला, तिथे चा, सहा पार्ट होते त्या कंपनीचे सहा पार्ट त आम्हाला एकच पार्ट दाखवला पाच पार्ट त आम्ही बघितले पण नाही.
मंग काय उपयोग ना
आसय तेच ना, बाकी काय म्हणताय तुझी कशी झाली एकादशी
चांगली झाली, काय नाय, नेहमी सारखच
ते मंदिरात वगैरे, दर्शन वगैरे
नाही. आता पांडुरंगालाच भेटून आलतो. इथं म विठ्ठलाचं मंदिर आहे. पण काय गेलो नाय आम्ही म ते आता जाऊ दे, ते संध्याकाळी पण ह्या पोरी तकतक करतात.
तुम्ही
काय चाललं अजून
बाकी काय, नाय बाकी सगळं ठीक
हो ना, प पप्पा आले वारी वरून घरी आ आज व म्हणजे रात्रीच आले.
कालच आले, कालच त्यांचं माझं बोलण झालं. परवा त्यांचं माझं बोलण झालं. परवाच आले ते पण काल झोपून होते. काल संध्याकाळ त्यांचाच मला फोन आला होता. हो, पप्पा मला बोलले. बाय मी परवाच पोहोचलो म्हणून
नाही. काही पण बोलतात. परवा त तिथं पोहोचले. काल घरी आले. रात्री नऊ वाज ता. न आज दुकानावर आले.
हं, असं होणार
काल निघणार होते, काल रात्री पोहोचले ते नऊ वाजता.
ह
परवा कसं परवा कसं काय येतील ना, मेन आषाढी होती, कालची एकादशी लागल्यानंतर
ही पप्पा एकादशीच्या आदल्या दिवशीच घरी आले होते.
हा मगं अगं ही आजची एकादशी, काल आदला दिवस काल पण लागून गेली होती भागवत एकादशी, काल त्यांनी आ
हा काल त्यांनी दर्शन वगैरे घेतलं, हा. हा तशे मला म्हटले पप्पा मी दर्शन वैगेरे घेतलं, हं.
ठीक ये बाकी अजून त
बाकी काय नाय, बाकी हे सगळं ठीक ये.
मुलांना फोन केला घरी व्यवस्थित ये ते. हम्म,
बाकी काय म्हणतेस?
म्हटलं मुलांना घरी फोन केला का? व्यवस्थित ये का? जेवले वैगे
हो दोघं पण, हो जेवण वगैरे झाले, ते दुपारी जेवण झाले दुपारी दोघं झोप मी आणि तो आज क्लासेसला गेलेला. हो सकाळी मी क्ला सगळ्यांना साबुदाना वगैरे बनवून आणायची.
हम्म,
सगळ्यांनी, सकाळी सगळ्यांनी खाल्लंय ते दाजी परत दाजी पण आज घरीच होते ना
हा मं,
हा शनिवार होता, सुट्ट सुट्टी होती म्हणूनच मं मी पण निघालेली, नाही तर नसतेच निघालेली मी पण
हम्म,
कोरोना मागा असत काय वाटात
हम्, कोणाला?
बाकी सगळं वे
हं हो, सगळं ठीक ये. काही नाही आता स्वयंपाकाला लागू म्हटलं.
हं,
थोडा वेळ आहे म्हटलंय तर हिला फोन करून घेऊ काय चाललं, काय नही?
ह्म्म, मला पण तेच वाटलं मी करणार होती, मगाशी साईला पण बोलली होती मी करेल फोन. खला तेवढा गाडींचा आवाज येत होता.
शिकवणी चालू असेल ना आता?
अच्छा, तुम्हाला म्हटलाच असाच मोलकी वेळ मिळाला की मला कॉल कर.
सकाळी चार ते आठ शिकवणी असते त्याची, मग त्यानंतर तो फ्री असतो आठ नंतर.
मग त्याला वेळ मिळतो का तेव्हा आठ नंतर?
हा आठ नंतर तो होतो म मोकळा. चार तास त्याचे ते अस तात ना लेक् हं ते ट्युशन हे काय म्हणतो आपण त्याला शिकवणी
हं.
हम्म ह पाऊस तर आमच्याकड पूर्णच थांबला आहे पाऊस म्हंटलं आमच्याकडे पूर्णच थांबलाय. तीन, चार दिवस झाले पाऊसच नाही.
हा ना आज आमच्या इथे पण नाही मुंबईला तर मला वाटत खूप जोरात पाऊस चालू असेल. काहीच पाऊस नाही काय नाही त
ठीक आहे मग कर मग घरी पोहोचल्यावर फोन मी थांब
घरी पोहोचायला मला वेळ लागेल तरी अडीच, तीन नंतर जातील. हम्म
हा मेसेज म्हणजे एखा संदेश पाठवून दे एखादा.
हो पोचले की तेव्हा.
हम् पुन्हा घरी गेल्यावर पुन्हा स्वयंपाक वगैरे करावा लागल एवढ्या रात्री गेल्यानंतर पण.
हो बघेल आता काय करूचे डोकेच चालत नाही आहे सट काही साबुदाणा
हा मग आता फोडणीची भगरच करावी लागेल ना दोघी टाईम थोडी एकादशीला साबुदाणा चालणार आहे.
बघ पण घरात मुलांना नाही आवडत.
साबुदाणा ना हा भगर नाही आवडत हा. भगर खायलाच नाही आवडत पण नाही आवडत. जिजाजी पण नाही खात त्याच्यामुळे म ते नकोच बोल
ते आवडते बाबा भगर अन् त्यांच्यासोबत शेंगदाण्याची आमटी केली ना
मी सकाळी शेंगदाण्याची आम टी केली, वेफर्स तळले, बटाट्याचे पापड तळले, साबुदाणा बनवला सगळं मिरच्या तळल्या ते सगळं एक्युरेट तयार करून आवरून, बिरून
उशिराच निघली होती ना किती वाजता निघली होती घरून?
नाही- नाही तरी सकाळी साडे-सातला निघाली होती हो.
प झाला होता.
हो म सकाळी साडे चार, पाच पाचलाच उठून गेले पाच वाजल्यापासून आवरून आता चालून घेतलं उपासना केली आणि मग नाही मशीनला लावून आले ते कपडे पण.
हा कपडे ना रात्रीचे धूत नको जाऊ शक्यतो जेवढं होईल तेवढं रात्
त्याच्यामुळ ना रात्रीचं कंटाळाच करतय रात्री नाही दूध
आणि किंवा तू दुपारी बी आली ना दोन नंतर की जेवण वगैर करून चार, पाच वाज सायंकाळी सहा नंतर कपडे नाही धुवायचे आधीच एवढ सगळे आपल्या मागे हे लागलेले आहेत.
टेन्शन चालू आहे होय ना टेन्शन. पण मी शक्यतो काय करायची पहिले मशीनला लावून घ्यायची मग काय वाट
हा ताई एक मिनिट तुम्हाला परत दोन मिनिटात कॉल बॅक कर बरं.
हो परत कॉल बॅक कर लगेच.